नमस्कार ताई
कार नमस्कार कशाात आहात
हा मी म्हजेत तुम्ही कशा आहात?
हो छान चाललय रुटीन रोजच. आता जरा हो, आमचं काय आता आम्ही दोघंच त्यामुळे मग सकाळचा केलेला असो तोच असतो ना मग थोडस अगदी कधी संपलं तरच करायला लागत नाही काय, तेच संपवायचं ना दोघांना आम्हाला आता किती लागत. असं आहे असं आहे ना आणि मग ते परत उरलं की परत पंचायत परत दुसऱ्या दिवशी हे करायला अन्न वाया जाऊ द्यायचं नाही ना,
होण असं गावाकड वगैरे गाई ते असतात त्यांना नंतर चपाती दुसऱ्या दिवशी आपण देऊ शकतो तस तिकडं गाई वगैर वगैरे काहीच नसतात ना मग ते वाया वगैरे वाया, मग ती कचऱ्या डब्ब्यात मग ती न
हो तेच ना असं अन्न वाया ज गेलेलं. खूप खूप वाईट वाटत मग त्याच्यामुळे आहे ते संपवायचं रात्री असं होतं. ना हे काय आमच घरात घरात असल्यामुळे भूकही तेवढी लागत नाही ना हल्ली
हो ना असे जास्त हालचाल वगैरे असल्यावर जरा थकवा येतो मग जरा भूक वगैरे लागते.
खरंय खरंय.
आणि जास्त असं काही हालचाल नाही केल्यावर काहीच भूक नाही लागत
हम्म तेच तर होतं ना पण उठूनरी कंटाळा एक खूप येतो असं ते करा बाहेर जा खर चा चालणं वगैरे करायला पाहिजे पण ते होत नाही कधी बी होत कधी नाही होत असं होत. चाललेलं असतं. तुमचं काय तुमच्याकडे हो वातावरण पण तेच आहे. नाही नाही म्हंटलं वातावरण पण बरोबर असं हेच आहे सगळं म्हणजे गरमीनी एवढस अ ड पाऊस नाही धड हे नाही ऊन नाही नीट असं असं काहीतरी विचित्र हे होत राहत ना मळबेत मध्ये अ बाकी तुमचंटपलं स्वयंपाकाचं संध्याकाळच्या
अ आणखीन आमचा स्वयंपाक ते नाही झालेला आता चालू करायचं आहे.
ह हा गरम गरम जेवणार का. हा हा हा ओके आणि काय म्हणताय बाकी, तुम्ही घरा हा बोला.
बाकी काही नाही म्हणलं निवांत सध्या तरी
तुम्ही अ म्हणजे तुम्ही घरात किती मुलं वगैरे
अ मी आणि माझी बहीण आहे फक्त
अच्छा अच्छा ओके तुम्ही काय करता?
आता सध्या माझ एज्युकेशन चालू आहे.
हो का काय शिकताय.
अ डीप्लोमा
कशामध्ये करताय
अ डिप्लोमा आयटी मध्ये,
अरे वा छान मस्त हल्ली आयटी ला डिमांड आहे ना खूप,
अ सध्या आयटीला म्हणजे होती डिमांड आणखीन नाहीय आता,
का हो असं म्हणतात ना बाबा आयटीचे जॉब्स तर बरेच असतात असं ऐकलं मी
अ पण आता सध्या ते आयटी मध्ये सगळं ए आय आला. आहे ना, सो आता सगळी ए जात आहे.
ओके ओके, हा त्याच्यामुळे काय? अच्छा अच्छा बरोबर.
आणि आता तसं सु ट्या वगैरे आहेत ना, म्हणून मग मी इकडं माझ्या आजी आजोबांच्या गावी आले होते.
अच्छा! अरे वा. बरे आहेत का म तिकडचे मंडळी? हा. हा आणि काय?
आणि आता इथं गावाकडे आम्ही शेतात वगैरे राहतो म्हणून इथं सगळे प्राणी वगैरे म्हणजे गायी बैलं सगळे आहेत आता.
किती छान मस्त छान वाटतं असं, आम्हाला हे कधी अनुभवता नाही आलं.
हा का?
ह मग तुम्हाला असं, हा बोला.
असं आमच्या घराच्या पाठीमागच असं गाई म्हणजे जनावरांचा कोटा वगैरे आहे ना. सो काय म्हणजे इथं जास्त काही म्हणजे, अन्न वगैरे वेस्ट जात नाही लग गेच म्हणजे जरी झालं जरी जास्तच राहिलं, तरी ते लगेच गाईला किंवा अ बैलाला वगैरे म्हणजे देता येतं ना.
हो बरोबर, खरं आहे ते कोणाच्या तरी मुखी लागतं ना. कोणाच्या मुखी लागलेला चांगलं ना वेस्ट जाण्यापेक्षा. ते करून ते पिकवायलाच आपल्याला किती कष्ट करावे लागतात. त्यात म असं अन्न फुकट घालवणं म्हणजे खरंच चुकीचंच आहे पण. पण ते काही वेळे नाइलाजही होतो ना, समजा काही हे नसेल तर. असं होत.
आणि आमच्या इथे ना एक गाय आहे एकदम अशी पांढरी शुभ्र आहे.
अरे वा छान!
ती तिन लिटर दूध देते, तर आता काय झालं? दोन ते म्हणजे दोन, तीन दिवसात जस दूध तापवून अस ते एकत्रच करून ठेवलं होत. सो काल रात्री आणि आज सकाळी ते तापवलं तर असं ते पूर्ण अस लाल झालं होतं, आणि त्याची पूर्ण टेस्ट अशी एकदम छान अली होती, त्याला टेस्ट.
हो का, हा ते म्हणजे तापवून तापवून झालं होत. का, तस हा हा किती छान! मस्त. खायला.
हो ना, आणि ते पण दुध आल्यावरच कधीच भेटत, ना म्हणून मग मी असं ना खूप मोठा ग्लास भरून ते दूध असं पूर्ण पिते मी सकाळी रोज मग.
वा वा वा, मस्त खूप छान! मग तुम्हाला दूध काढता येतं गाईचं?
नाही मला नाही येत माझ्या आमच्या देतात.
अच्छा मी म्हटलं तुमच्याकडे इथे आहे म्हंटल्यावर आहे का सवय तुम्हाला काढाय?
हे ते अशी गाय अशी फक्त काही काही जणांनाच जवळ येऊ देते.
हो का? बरोबर तिच्या रोजच्या सवयीचे जे असतील त्यांना हे करत असेल ती.
हो, असं आम्ही कधीतरी येतो ना, आजी आजोबा असं रो इथं असतात, तो त्यांना ती येऊ देती ती जवळ.
हा, बरोबर तुम्ही कधी कधी तरी येता ना. त्यामुळे ते सवय नसेल त्याला, ह हा हा हा.
आणि असं रोज म्हणजे एकदा संध्याकाळी आणि सकाळी असं दूध काढतात.
अच्छा!
आम्ही, आम्ही आलोत. म्हणून जरा जास्त प्रमाणात दूध काढतात, नाहीतर मग पूर्ण तिच्या वासराला पीवू दितात. जरा जास्तचं
होओ होओ होओ
कातात दोघांपुरतं आणि मग बाकी त देव्हासराला मग आता आम्ही आलोय, काढतात दोघांंनपूरत आणि मगं बाकी वासराला पुरण वासराला मग आता आंम्ही आलोत.
होअ होअ होअ बरोबरं.
आम्ही तिच वाऊ तिच वासरू वासरू. पणं असं ती पणं हाय आणि ती पण एकदम अशी पांढरी शुभ्र आहे, एकदमं. छान! हाय!
हो कारे वाअ वाअ किती? छान! मस्तं! केव म्हणजे हाअ.
तिचं ते दुसरं, का तिसरं वासरू आहे. आणि जो पहिलं होतं नां तो बैल होता बरका तो पण आणखीन ऐक, एक. आणि तो पण मस्तं आहे, पण तो तो पळू देत जास्त.
हा हा हा हा अच्छा महेऐ वासरू. कधी झालं? केवढं? दिसते वासरू.
वासरू आता दोनं अडीचं महिन्याचा असेल!
अच्छा! अच्छा! मजा येत असेल नां वासरा बरोबरं हेअ करायला.
हा पण हो आणि त्याला असं सोडलं ना. असंअअ. आजोबा तयाला रानात सोडतात थोडं स पूर्ण शेतामध्ये पळत सुटते तअ तो ए
ते हुंदडायला आवडत असेल? त्याला लहान बाळ
प परत त्याला शोधून आनावं लागतं रात्री बांधतांना कुठं? कुठं?
अरे! बापरे हहह म्हणजे? एखादं लहान मुूल कसं खट्याळ असतं. तोअ धावत सुटत कुठेतरी लपून बसतो. त्या तेच झालनां म्हणजे ह ह कीतीक. छान! हअअ मस्त!
असं त्याला ना पाण्याचा हौंद आहे. त्याच्या जवळच बांधलेला असतंताना. त तर मी, पाण्या वगैरे काही. काम असेल नां मला मला बघून तो लगेच भितो. आणि परत तिथं पळायला सुटतो.
होव काय? ती नवीन माणसं तुमची सवय नाहीई ना. त्याला त्याच्यामुळे असेल. ह हा हा हा.
आणि ज पोर इथे बरच दिवस झालं नां मी इथं आले आहे. तो आल्यालया पण खूप. मासं पळत होता मला बघून.
हाअअ,
मला एक ओढ लागली, मी त्याला हातं लावणार त्याला असं कुरंवाळणार. तू अ थांबत राहा एकाअ जागी.
अरेऐ बापरे मग बांधलेला असतांना जरा जवळ जाऊन हे करायचं.
अ बांधलेला असतांनाच ते पळत बांधलेला असतांनाच ते पळत.
अच्छा! बरंबरं.
आणि त्याच्या सोपतीला ना एक काळं वाचला ती पण घायच. होअ आणि ती पण एवढी थोडीशी मोठी असेल, चार, पाच महिन्याची आणि ती हात लावेते. मग मी तिला कुरवळत बसते.
अ ह ह एक काळी आणिई एक पांढरे म्हणजे झालं.
हं,
मस्त मस्त हम्म हम्म आम्हाला एक
ती दुसऱ्या गायची आहे आणि पांढरी आहे ती वेगळ्या गायची आहे.
हा हो बरोबर.
पण आम्हाला हे सुख कधी अनुभवायलाच नाही मिळालं ना, आम्हाला काहीच हे गोठ्याचं गाई गुरांचं वगैरे चान्सच नाही मिळाला ना. लहानपणापासून पण एक अशी कल्पना कर ता येते ना असं बघितले की बाबा हे कसं असेल काय अरे छान म्हणून अ तेच तेच, मग तुमच्या तिथे शे ह्याला पण नाही पाऊस पडला का अजून?
नाही ना, आणखीन नाही पडलेला पाऊस.
शेती आहे का तुमची?
हो आहे.
अरे बापरे! मत तिथे मग सगळं पेरायला वगैरे आता पाऊस पडल्याशिवाय काहीच नाही ना
हा काहीच नाही पाऊस पडल्याशिवाय आणि आमच्या इथ ना मांजर पण खूप साऱ्या आहेत.
हो मांजरं अशी ती हे असतील म्हणजे येऊन जाऊन असतील ना?
आमच्या घरातलेच आहेत, म्हणजे असं दोन मांजरे आहेत. सध्या एक बोक्क आहे, त्या दोन मांजरांची पाच पिल्ले आहेत.
अरे बापरे! हो हो
आणि तर ते असं काम वगैरे काहीच करू देत नाही, सारखं म्याव म्याव करत
अच्छा अच्छा!
हा.
बरं बरं चला झालंय हे आपण ठेवूया. हा बोलू उद्याला. उद्या बोलू धन्यवाद धन्यवाद! हा.